ठेवू
हॅलो
हा आवाज येतोय ना माझा
हो हो येतोय.
तेच म्हटलं आपलं एक सुंदर ठिकाणये पर्यटन स्थळ तिकड गेलाय की नाय कधी माथेरानला आवाज कट होतोय थांबा हा एक मिनिट आत्ता येतोय आवाज हॅलो हॅलो हॅलो. हॅलो आता येतोय आवाज? हा तेच म्हंटलं आप रेंज नव्हती होय. आता आहे ना पण येतोय ना आवाज माझा?
हो हो येतोय.
हां हां.
बोल ना काय म्हणते?
तेच म्हंटलं आपलं एक थंडगार हवेचं ठिकाण आहे त्या ठिकाणी गेलाय की नाही. माथेरानला
माथेरान नाय गेलेले मी माथेरानला.
हा म्हणजे ऐकून तरी माहितीच असेल.
हा ऐकून माहितीचय ते माथेरान थंड हवेचा ठिकाण.
होय थंड हवेचं ठिकाण आपल्या म्हणजे महाराष्ट्रातील ते राय गड जिल्ह्यातलं एक म्हणजे ठिकाण आहे ते. तिथ कसं पूर्ण निसर्गच म्हणायचं. माथेरानला परत म्हणा गेल तर ते सुंदर आणि थंड हवेचं आहे पूर्ण थंड हवा कसं म्हणजे तिथं दऱ्या वगैरे आहेत ना डोंगर म्हणा धबधबा त्याच्यामुळे ते थंड आणि कसं अ झाड वगैरे आलीत म्हटल्यावर तिथं आपल्याला थंडगार वाटतय. आता जरी आपल्या दारात आपण एक झाड लावलं आणि तिचं हवा जर आली तरी आपल्याला किती गारवा वाटतो. तसच म त्या ठिकाणी म कसं असेल की बघा की कि अ झाडं वगैरे भरपूर आहेत.
झाडे आणि डोंगर आणि दऱ्या असल्यामुळे ते
हा तेच.
थंडा असणार आहे.
आणि आपल्याला ते ज
पा हे पण आहे ना म्हणजे जास्त पावसाचं प्रमाण पण जास्त आहे ना तिथं.
तय होय आणि मेन म्हणाय गेलं तर मुंबई आणि पुण्या शहरापासून ते ज जवळ आहे. आणि भरपूर म्हणजे तिथं लोक कासं दरवर्षी म्हणजे पर्यट टक मन स्थळ हा त्याच्यामुळं तिला भेट द्यायला जात्यात. आणि तेवढंच आपल्याला फ्रेश वाटते नय त्या ठिकाणी गेल्यावर.
हम्म आणि पॉइंट्स पण असतील ना बघण्यासारखी.
भरपूर पॉईंटस आहेत तिथं सोडा आणि मेन म्हणाय गेल तर बाजूला समुद्र आहे तेच्या. समुद्र असल्यामुळे गारवा आालाच तिथं.
हम्म समुद्रामुळं जास्त
हां. आणि ते काय असं उंच डोंगरा वर ते सोडा डोंगर भागातच आहे ते आणि आपलं खाली असं समुद्र आहे. आणि पूर्ण हिरवागार निसर्गच म्हणे झाडं झुडपे आहेत तिथं.
छान वाटत असल ना?
होय.
गेलीस तू कधी?
मी असं गेलो नाही. पण कसं असं गेल्यात ना आमच्या इथली सगळी जन त्यांनी सांगाल तिथे जरा ऐक माहिती आहे तिथल म त्याच्यामुळे वाटते की जावा अस तर वाटते मला बघून यावं असं.
कुणी सांगितल्यानंतर तर फारच म्हणजे अति उत्साह वाटतो ना कि बाबा आपण इथं असून बघितलं नाही आणि बघायला गेलो पाहिजे.
सगळी, सगळी गेल्यात ती असं ह्याच्यामध्येच गेल्यात पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जरा बघायला ते चांगलं आहे ठिकाण.
हा जास्त हिरव हिरवगार दिसत असणार ना आणि वरून पाऊस आणि ते समुद्र आणि वरून त्यात जास्त पाऊस आणि समुद्रामुळे थंडी जास्त असेल ना?
हां थंडी आणि थंडगार वातावरणच आहे ना तिथलं पूर्ण त्याच्यामुळे जायला भारी आहे आणि आणि म्हणायला गेलं तर तिथं वाहनांना बंदी आहे प्रवेशच नाही वाहनांना आणि ते एक भारीच आहे सोडा म्हणजे तिथलं एक तर आपलं निसर्गरम्य वातावरण आहे.
ह ते प्रदूषित होऊ नये म्हणून त्याच्यामुळे ते त्यानी केलं असेल.
हा होय म्हणजे वाहनं जर जात असेल तर प्रदूषणच होणार नाही म्हणजे ते आपण कस आपल्या गाडीमध्ये पेट्रोल वगैरे असते. मग त्याच्या धुरानं ते प्रदूषणच होतं. त्याच्यामुळ तिकडं वाहनांना बंदी ते एक तर चांगलंच आहे मग मी म्हणायला गेले तर लोक व पर्यटकासाठी येतात ती कशी पायी म्हणजे चालत जातात. तिथं घोडा वगैरे आहे घोड्यांवरून जातात. परत हात गाडी पण आहे तिथ हात गाडीतून बसून जायचं. म्हणजे ते ठिकाण कसं
फार जुनं झालं आता ते जास्त करून म्हणजे बंदच होत चाललंय ना आता गाडी
होय होय पण तसल्या सुविधा त्या ठिकाणी पाहिजेत. ह
सुविधा ठीक आहे की पण आता कसं जास्त प्रमाणात ते बंद झाले आता तिथं आहे. मग म्हणजे त्यांनी ठेवलं असेल.
हा तेच खरं त्या सुविधा मेन पाहिजेत. कारण का त्या जर सुविधा बंद झाल्या तर लोक कसं? आपली गाडी असणार त्या गाडीनच घेऊन जाणार. ते पण होऊ शकते ना कधी ना कधीतरी
हा आणि ते अ जरी ते बंद झालं तरी ते घोडागाडी वगैरे असतेच.
हा होय होय ते तरी असणारच, कारण काम जर आपलं हे दूषित झालं वातावरण म्हणा नाहीतर आपलं ते निसर्ग तर तिथं कोण असं पर्यटकासाठी कोण पर्यटनासाठी तिथ कोण जाणारच नाही आता का जात्यात ति. थला निसर्ग चांगलाय वातावरण चांगलंय थंडगार वातावरण आहे त्याच्यामूळ ती सगळी लोकं तिथं फिरायला जातात नाही परत म्हणाय गेलं तर फिरायला म्हणजे तिथलं पॉईंट पण भरपूर आहेत
आणि येतांना पण आणखीन भरपूर बघायला ला
होय बघायला पण भेटणार आणि जर रेल्वेतून गेलो तर आपल्याला बघायला भेटत भेटणार नाहीत कारण रेल्वे कस जर कोल्हापूर मार्फत जाणार असेल तर आपण रेल्वेमध्ये बसणार तिथून परत त्या स्टॉपला तिथं आपण म्हणजे स स्टेशनला उत् तरणार तिथून कस ते जवळ असलं तर ठीक नाही तर आपण बस किंवा रिक्षानेच जाणार त्याच्यामुळे आपल्याला जास्त तिकडची ठिकाण फिरता येणार नाहीत आणि जर आपण प्रायव्हेट गाडी करून गेलो आपली स्वतःची तरी तर आपण जाऊ शकतोय म्हणजे तिकडची जवळजवळची ठिकाण पण फिरून येऊ शकतोय त्यामध्ये पण त्यांची पण पॉईंटयेत म्हणजे माथेरानला पण पॉईंटयेत ते पॅरोनोमा पॉइंट आहे इको पॉइंट आहे सं सेटचा पण पॉइंट आहे आणि म्हणाय गेलं तर हा होय होय आणि काहीतरी लुईचा पॉइंट म्हणून पण आहे हि ठिकाणं काहीतरी जास्त प्रसिद्ध आहे तिथली आणि हा तिथं म्हणजे दिसणार ते डोंगर आहेत भरपूर दऱ्या पण आहेत आणि जे सूर्योदय आणि सूर्यास्त म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ होत्या त्यावेेळेसच ते दृश्य आहे ना ते बघायला काहीतरी सुंदर आहे तिथलं
हम्म
आणि पावसाळ्यामध्ये पण ते निसर्ग म्हणजे चांगलाच दिसतोय हिरवागार पूर्ण आत्ता गेलो तर थोडा फार असणार तो सीन निसर्ग बघायला पण पावसाळ्यात गेल तर आपल्याला त्यापेक्षा ज्यादा दिसणार चांगला त्याच्यामुळं लोकं कशी पावसाळ्यामध्ये जातात मग त्यावेेळेस आपल्याला कसं धबधब पण बघायला भेटत्यात धुकं पण बघायला भेटत्यात परत तिथला जो हिरवागार परिसर आहे तो बघायला भेटतोय तेच्यामुळे म पर्यटकांना की नाही ते आकर्ष आकर्षण होते पूर्ण त्या निसर्गाचं
हम्
हा आणि परत तिथे एक छोटी रेल्वे पण आहे बघा म्हणजे मी रिल्स रील्स मध्ये बघितलेले सोडा ते माथेरानला एक अ रेल्वे पण आहे आणि रेल्वेचा रस्ता पण आहे काहीतरी. ते म्हणे काहीतरी नेरळ गाव आहे कुठलं तरी नेरळ ते म माथेराण तिथंपर्यंतची ती रेल्वे. ते पण बघण्यासारखं चांगलच आहे. आणि माथेरानला काय जायचं म्हंटलं तर पुरा निसर्गच. त्याच्यामुळे तिकडे एक दिवस भेट द्यायलाच पाहिजे म्हणजे काय हाय? आणि हे मेन पॉइंट आहेत ना. ते काहीतरी बघण्यासारखं म्हटलं तिकडं जायलाच पाहिजे आपल्याला बघायला.
हो हो जाऊया की आता. ते सांगल्यावर म एवढं सुंदर वाटते. मग ते बघ प्रत्यक्षात बघितल्यावर किती ते म्हणजे दुसरं सांगण्यातच एवढा आनंद म्हणजे एक चित्र उभं राहते मग तिथ तर् किती छान असेल?
तेच की आणि मेन म्हणाय गेल तर आपल्या दैनंदिन जीवनात आपण आपल्याला लय म्हणजे लय ताण तणाव असतोय. आणि त्या ठिकाणी जर आपण गेलोच तर किती म्हणजे भार वाटते. ते बघा किती ठिकाण बघितल्यावरच. जो पण आपल्या डोक्यात काही विचार असेल तो आपला निघूनच जाणार.
होय.
आणि कसं स्वच्छता पण चांगलीच आहे तिथली. अं आज काय म्हणाय गेल कचरा वगैरे म्हणा काहीच नाही तिथं. आपलं जे पण काय असेल ते झाड झुडप म्हणा. आणि पाणी एवढंच आहे तिथं बाकी कचरा करायला असं काहीच नाही. फिरण्यासारखं भरपूर आहे तिथं. त्याच्यामुळे आ आपण तिथं एक दिवस भेट देऊन बघूया आणि आपलं होय. आपलं टेनशन असत त्या आपण तिथं गेल्या आणि आपण कुठं पण जाऊ दे. आपलं हे टेन्शन जाता येत आपण फिरायला वगैरे गेलो की तिथलं वातावरण आणि सगळं ति आपलं निसर्गच बघून आपलं टेन्शन जातं. त्याच्यामुळे आपण जाऊया.
चालतय चालतय जाऊया आपण चालतय.
ते ठेऊ म
हा हा.
हा.